हॅलो.
हा येतोय काय आवाज.
हो हो येत आहे तो माझा येतोय ना
हा हा येतो येतोय मगाशी कटच झाला काय तुमचा कॉलशी असं गेला नाही काय ते पुढं
हो किती तुम्हाला सांगू का अजून एक मिनट चाललं असतं तर
झाला असंत हा
पाचश ह पाचशे काहीतरी झाला वरती थोडा
हा हा नाहीतरी गेलाच नाही तो माझ माझे तर आता शून्य सेकंडचेच कॉल केलेत क कॉल लावलाय आणि कट झालेत एकदम हुम हु
हो पण ते पाचशे तर पकडणार नाहीयेत ना ते गृहित. का पकडतील आठ मिनिटाच
ते आता तेच अ माझे पण तसे झाले सोडा एखादे चारशेचेच आहेत म्हणजे दहा मिनिट पूर्ण झालेत ना.
नाही माझे जे आठच झाले ते मगशी आपलं झालं ना दोघींच थोड्यासाठी एक मिनिट बोलला असता ना तर बरोबर होत होत
केला नाही ते आपोआप कट झाला काय माह म्हणजे मीप कटच केला नाही ते म्हणजे जाऊ ने म्हणून
हम् पण ते आवाज रेकॉर्डिंग माझ्याकडनच कट झाला तो
होय काय म्हणजे दहा सेकंद असंच गेला असत ना तर ते समजलं असतं ना दहा मिनिट मी असे चालू ठेवलेली आवाज नाही आला चा तरी राहून दे म्हणून एकादं वेळी आलं तर आलं रेज
बरोबर
असं झालं
हज मी म्हणलं तस नाही तेच म्हणलं स्वयंपाक करण्यापूर्वी म्हणलं तुम्हाला फोन करायचा
होय तेच की आता तेच आमचं पण तेच आहे बघ स्वयंपाक करायच आहे तोपर्यंत कॉल करून घ्या म्हटलं हा हु हु कोण कोण ऑनलाईन येत पण परत
आज आता कसं तुमच्या माझे सेमच आहेत काॅल
हा हा
हा दोघींचे पण सेम काॅल आहेत त्याच्यामुळे उद्यापर्यंत दिवसभरात तेवढे कंप्लीट करण्यासाठी आता करणे गरजेच आहे.
हा तेच की असंच झालंय ना ते त्यामुळ धडपडायचं आलंय ते स्वयंपाक आता थोडं महाग राहिलं तरी चालतंय असं झालं ते ह ह ं
हु हु आणि विषय कस आहे थोडं त्यात काय होतं हे असा एखादा प्रॉब्लेम झाला की फिल्ड जातय नव त्याच
हा हे होतेय राहतायच मग ते
ल आपला मगच बघितलं ना एवढं बोललो त्यामुळे आ म तेच ना मी तुम्हाला लिंक शेअर केली बघा युट्यूबची माझी की
हा हो एक बघितलं मी आत्ता आत्ताच एक बघितले अजून ते वरचं बघितलं नाही नाही ते ते छान आहे ते येल्लो कलरच पिवळ्या कलरचं हा पिळ्या कलरची साडी होती ना ते चिकट ते ते हे काय तुम्ही कर रजई काय हॅलो. हॅलो. हॅलो, हा हा मधीच बंद व्हायलागलाय.
नाही जरा तर प्लीज रिंग
लगे भीतीस.
प्लीज काय होते का, वेळ दोघींचा पण
तिथं रेंज जात्या म्हणून कणी, जिथं रेंज हाय तिथं मी बसल्याच.
म मी पण मागेच येऊन थांबली आता म्हणजे अजून दोन काल कॉल झाले मी नाही कसं पण करा, म्हणजे उद्या दहा केले म्हणजे होत आता अजून दोन झाले की, वीस कंप्लीट होतील माझे.
होतील. होय वीस तरी आज झालं तर काय वाटत नाही ओ.
हम्म आणि उद्या दिवसभरात, उद्या काय सकाळपासूनच आता पकडायच.
पकडायचं. मी तर अकरा साडे दहा वाजल्यापासून, हा हां
काय करूया उद्या उद्या तुम्ही आणि तुमच आवरून घ्या लवकर एक वर एक व कॉल करून नय का, आपले कॉल फिनिश करूया पाच पाचचे.
होय होय.
तुम्ही आता उद्या म ह, उद्या तुम्ही मला चार कॉल करा. मी तुम्हाला चार कॉल करते. आता हा माझा एक मगाशी तुमचा एक झालाय. हा माझा एकच आहे, आता तो मघाचा फेलड गेलाय.
होय होय.
आता हा झाला. क उद्या काय करा. उद्या चारचे चार कॉल तुम्ही माझे, माझे चार तुमचे चार म्हणजे दोघी
चार हा, होवून जाईल होय.
बरोबर का? हा हा. एक वर एक वर आता हम्म काय आता माझी मै बा ती राधिका एक हाय, आता तिच्यासोबत माझे अँक्चुली, तीन का दोनच राहिलेत बहुतेक. तीन राहिल्यात माझ्या मते.
होय काय?
ह मग हा दोन राहिल्यात दोन, आत्ता एक केला होता मी तिला.
हा हा हा.
म्हणजे पाच पाचचीच अथॉरिटी आहे ना?
होय होय पाच पाचची आहेत. त्याच्यात पण एखादां लागतोय एखादा तसाच जातोय असं होतंय.
हो तेच ना तुमचे चार म्हणजे सव्वीस होत्, अजून चार तरी
हा झाले तर होईल नई ते, उद्या जरा कम्प्लीट करायच पाहिजे ते.
आणि चार जे ऋणाली चे आहेत, तीन कॉल बाकी माझ्यासोबत.
हा हा हा तुमच्याकडे अजून कोण नंबर असला तर, मला एक सेंड करताय काय एक दोन?
हो करेन ना. ही मुलगी आहे की नाही त्या मुलीच ते राधिका नावाची मुलगी आहे ना, तीचा करेन मी तुम्हाला.
हा हा.
म्हणजे मी पण एक केलं कणी, तर मला पण होईल ना एक.
हा हा एक वर एक वर एक करा.
हम्म हम्म. माझ्याकडे पण एक आहेत, सोलापूरचे ते मी तु त्यांचा नंबर
हा ऐका की ऐका ना आणखी एक नंबर आहे, तो एक देते. माझ्या वाहिनीचा नंबर आहे
बर बरं, चालतंय द्या की.
हम्म म्हणजे कस होईल, तुमच कवर होईल.
होय होय.
कसं आता माझ, तिच्या्सोबत माझे पाच झालेत ना कॉल. काय म्हणते ग. उद्या जरासं सगळं आडकुन बसलं ना, एक नियोजन लाऊन कवर केलं तर उद्या दहा च्या दहा कॉल पूर्ण होऊन जातील आपले. संध्याकाळी सबमिट करून टाक. सबमिट होत्यातच ना त्यांना.
केल कणी, इकडे तिकडे होत्यात सबमिट आप आपल्याला तिथं करायच करायला लागत्यात नाही क्लिक ते म्हणतय तिथं, मग ते होत्यात सबमिट.
अ् तुम्हाला म्हणजे कस. अ- टास्क कस माहिती आहे तुम्हाला? माझ्या मैत्रिणीच्या थ्रू
होय. मैत्रिणी म्हणजे अस, मी कुठ अस राहतो ती नाही आमच्या घराप भाड्याने राहत होते एक त्यांनी मला सांगितलं ते. मग मी एक वर्ष झालं करत्या ना हे ह्याच्यात अजून.
हो पण ते कंपल्सरी नसतं ना सारख.
म्हणजे एकसारखं नसतंय ते कधी टास्क येईल तवाच ते येतेय. म्हणजे कधी दोन महिन्याने येईल, एक महिन्याने येईल, कधी पंधरा दिवस वसानच येईल असं होतय ते.
नाही मला तर तु का, एक माझा हजे म्हचे माझे पैसे हा. मी पाशे पाशेचच केलो. मी का केलं ते ते दोन् दोन कस झालं माहि मला ते लई पहिले दोन मी ओनली फक्त नाही का टास्क सोडवलेलं आहे. बाकीचं काही घेतलेलंच नाही का, तुम्हाला येतच नव्हतं ते?
हा हा म्हणजे टा आणि काय होतं मग तेज्यात? मी एक वर्ष झालं करत्या मग ते
नाही हो जनरल नॉलेजचच येता. ह्याच्यामध्ये मराठी टायपिंगच काही येतं का?
नाही तस म्हणजे असं आपलं रेकॉर्डिंगच म्हणा, असं तता, वगैरे असं ते येतेत आपण व्हॉइस रेकॉर्डिंगचं ते असं.
हा मग ते एकदा दोनदा आल ते. माझं फर्स्ट होतं क नई पहिलं, रेकॉर्डिंगचच हो त चाळीस का काहीतरी, त्याचे मला पाचशे रुपये मिळाले. नंतर न मग एक असं, क्लिक करायचं होत
हा हा.
राऊंडरा, राऊंड मध्ये. बस असेच होते. तिनि पण असेच होते माझे, पण ते दोन वर्षात म्हणजे ते वर्षभरातंन
हा हा हा.
हे लई दिवसातन आला आत्ता हे, फोन फ्रेंडचा.
अ एक चालू ठेवलं म्हणजे आपल्याला हे टास्क आलेले, माहिती पडतात ना. कंपलसरी.
होय होय.
नाय गेलं तर बर मणा असं. मला पण पाठवा बर का?
काय म्हटला?
आलेच तर तुम्हाला काय आले, आणि तुम्हाला कळाले तर मला पण पाठवा म्हणलं.
हा, हा टास्क
मी ऍड असाल ना. हा टास्क हो.
हो, हो. कळवते की, सांगते की.
ऍड आहे त्याच्यामध्ये. मी पण एक ऑनलाईनच्या याच्यामध्ये पैसे भरल्यात.
हं, हं.
ते करते मी. पण ते जर थोडस कसं अवघडय. अवघड म्हणजे लेट होतोय त्याला. करायला वेळ भेटत नाही.
काय आहे ते?
ते असंच आहे ऑनलाईनचं. पण तिथे तीन हजार रुपये पे केल्यात मी. नंतरन फॉर्म एक प्रकारे. ते पाच हजार फॉर्म असले की, दहा हजार रुपये भेटतात. पहिल्यांदाच. करते मी पण. पण त्यांचा असच असतं. माहिती च्या वगेरे काय पण आपल्या. फक्त कॉपी पेस्ट करायचेत.
होय.
ओन्ली कॉपी पेस्ट करायची. हो, पण कलर पण जातात ना.
काय त्याज्यात?
नाही माझे अजून, कंप्लेंटच नाही झाले. पाच हजार करायचे. मग, त्याच्यातले पहिले हे एक एक हजार दिलेत त्यांनी. एक हजारामध्ये, दोनशेच झाल्यात माझे. मी मे महिन्यात जॉईनिंग केलीय त्याची.
किती दिवस
ते एका वर्षमध्ये तुम्ही, कधी पण करा. प्रोजेक्टय तो, पाच हजार फॉर्मचा. एका वर्षात एका वर्षात करा, एका महिन्यात करा, दोन महिन्यात करा, सहा महिन्यात करा, वर्षात करा. दहा हजार रुपये तुम्हाला मिळनार.
ते आपण, ते पाच हजार, भरलं तर.
नाही, नाही, नाही. पाच हजार फॉर्म.
हा, तेच की. म्हणजे ते फॉर्म म्हणजे काय असणार? काय भरायचं आपण त्याच्यात असं?
त्या असे मला कारचे आलेत. कारच एका साइडला, कार, कार. गाडी, फोर व्हीलर.
अ ऐका की, आता हे तुमचे दहा मिनिट झालेत. उद्या आपण ह्या विषयावर बोलूया काय मग? कॉल केल्यावर, म्हणजे विषय पण आपल्याला भेटेल.
ओके, ओके. ओके, ओके. चालेल.
असं होयल. हा, हा. ठेऊ का? आठवनीन मी करते, मैसे तुम्ही फ्री असाल, तर तुम्ही करा. मी असेल, तर मी करते.
ओके, ओके. मी कॉलच करेल डायरेक्ट आता. तुम्ही रिप्लाय पटकन देत नाही.
हो कसं होतय, ते मु